हॅलो, नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय म्हणते तब्येत काय म्हणते.
येतोय का आवाज.
हो आवाज येतोय. आवाज येतोय. काय म्हणती तब्येत.
एकदम व्यवस्थित आहे.
बर बर बर काय शिक्षणाच्या बाबतीत काय मुलांच.
अ आपण आता मुद्दा यायचा शिक्षणावर
ह आ आजकालच शिक्षण आजकालचे शिक्षण फार वेगळ झालेल आहे. कारण सो अगोदरच कस शिक्षण चांगल होत. आत्ता काय सगळ्या ट्युशनस आल्या आणि वर्गामध्ये आत्ता शिक्षक काही शिकवत
आमच शिक्षकांच हा शिक्षण जस एवढ प्रॅक्टिकली शिकवत होते. तेवढ ते आता त्यांच म्हणजे डोक्याचा ताण फार कमी झालाय. आता काय करता एक समजा एक काहीतरी प्रकल्प म्हणा
हम्म
किंवा काहीतरी एक चॅप्टर म्हणा, एक मोबाईल वर त्याच ते काही तयार करून, ते डायरेक्ट एक ग्रुप तयार केलेला आहे आता.
हम्म
मग सरळ सरळ तेथे ग्रुपवर टाकून देता.
बरोबर आहे.
पण आता अगोदर तस नव्हत. शक्यतो सर्व शिक्ष डायरेक्ट प्रॅक्टिकली समोर उभे राहून सर्व सांगायचे शिकवायचे.
हा ह
कि हे बघितल्यापेक्षा डायरेक्ट समोर जे आपण ऐकलेल आहे आणि बघितलेल आहे.
हम्म
हे त्याच्यापेक्षा जास्त लक्षात राहायचं
हो..
आणि आता सहसा तर शक्यतो ऑनलाईन शिक्षण आता याच्यावर जास्त लक्ष
जास्त भर आहे त्याच्यावरती त्याच्यावरती जास्त भर आहे ना ऑनलाईन वरती हॅलो हॅलो
येतोय आवाज
हम्म हो येतोय..
आता जो आणि आता एक मुद्दा असा आहे सर की आता जेवढं आता ऑनलाईन होत जातय
हम्म..
नेट द्वारे म्हणा
हम्..
ते याच्यामध्ये कसं आता हे शक्यतो एक कस आता एक परीक्षा वगैरे होतात त्यांचे पेपर फुटण्या वगैरेचे चान्सेस भरपूर वाढलेले
हम्म हम हम्म हम.. नाही पण कसं होतं अगोदरचं शिक्षण कसं होतं एकदम छान होतं आता काय झालंय फक्त ट्युशनच नाही आहे ना सगळे कॉलेजचे न सगळे बाजार मांडले आहे सर्व लोकांनी काय होतय मुलांना आहे ना मुलांना फक्त आहे ना ते कॉलेजला ऍडमिशन घ्याय प्रायव्हेट क्लासला आणि क्लासचे पण फी एवढे आहेत की सर्वसाधारण लोक लोकाना परवडणाऱ्या पण नाही आणि मुलांनी पण तेवढ ते पावर पाहिजे मुलाची कि जेणेकरून ते झालं पाहिजे वडिलांची अपेक्षा असते का तरी वेगळं व्हायला पाहिजे आणि मुलाच्या अपेक्षा ते वेगळेच असते कारण त्याच्यातून काही नाही आउटपुट मिळालंय तर ते लाईफ बिघडायचे काम होऊन जातात ना सगळे
बरोबर म्हणजे त्याच्या इच्छे इच्छेविरुद्ध
हम..
इच्छे विरुद्ध शिकवलं की तसं होतं आणि आता तुम्ही बघितलं असणार कि एक कसा टाईम होता की आपली आपण जेवढं फी भरायचो वर्षाची
बरोबर आहे..
आता म्हणजे त्याचे डायरेक्ट दहा पर्सेंट पण नाहीये दहा पर्सेंट पण नाहीे आता म्हणजे त्याच्या डायरेक्ट दहा शंभर शंभर पर्सेंट वाढलेली.
बरोबर आहे बरोबर आहे.
फी म्हणा, त्याच्यानंतर अजून ते वापस काहीतरी गणवेश वगैरे हे वेगवेगळं.
कॉलेजचे पण फी आहे एवढे आहेत- न परवडण्यासारखे आहेत ना आणि एज्युकेशन आता स्वस्त नाही राहिलं ना. एज्युकेशन फार अवघड झालेना गरीबाला न पेलणारे.
आ लहान मुलांचे म्हटले तुम्ही पहिली दुसरी तिसरी आता ही त्यांनी डायरेक्ट- पन्नास हजाराच्या वरती फी आहे.
हो पन्नास हजार रुपये फी ह्याईच जवळपास. आणि जर कॉन्व्हेंटला अस तर शाळा तर बंदच
ग्रॅज्युएशन वगैरेपर्यंत पोहचले आपण तरी आतापर्यंत एवढी फी खर्च केलेली नाही
हो नाही केली नाही केली माझ्या वेळेस तर आमचं ग्रॅज्युएशन आहे ना दोनशे पाचशे मध्ये ग्रॅज्युएशन
बरोबर
एक किंवा दोन ज फुलस्केप झाल्या की त्यावरती ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन जायचं आणि आजकालचं शिक्षण म्हणजे त्याला ते दप्तर पाहिजेत वह्या पाहिजेत हे पाहिजे ते पाहिजे सगळ्या बऱ्याच गोष्टी असत्यात
बरोबर आणि त्यानंतर आता तर शक्यतो असं सांगना आपला जो वेळ होता आपल्याला मोबाईल हा शक्यतो आपल्याला दहावी बारावीच्या नंतरच असं काहीतरी आयडिया आली मोबाईलाची
होय होय
आता स्टार्टिंगच त्यांनी मुलांची म्हणाल किंवा लहान लेकरांची
हू
डायरेक्ट स्टार्टिंगच त्यांनी आता डायरेक्ट मोबाईल पासूनच करून दिलेली आहे
कोरोनामुळे सगळं ते ते ऑनलाईन जे झालं तर त्याच्यानंतर मोबाईलवर जास्त भर केलय वर्चस्थही
तसं पाहिलं तर घरचे लोक नंतर देतात
हू
आधी शाळातूनच त्यांना मोबाईल हातात घ्यायची प एक भाग पडतोय त्यांना
बरोबर आहे
कि मोबाईल आता एक ग्रुप तयार केलेला आहे प्रत्येक अ वर्गाचा म्हणा प्रत्येक क्लासचा म्हणा
हू हू
आताही तिथे अभ्यास म्हणजे डायरेक्ट जे समोर लाईव्ह जे चालू आहे तिथे अभ्यासक्र मध्येच न देता आता हे म्हणजे आता ग्रुप वर टाकून देता एक पॅरेग्राफ म्हणा किंवा एक असं काहीतरी निबध वगैरे तयार करायचं असं
हू हू हू
आणि मुलांना मग ते मोबाईल वर बघून बघून म ते तयार कराव लागतं तर किंवा काही स्टडी करावं लागतं
हू हू
पण त्या हिशोबाने बघितलं तर सर ते एका हिशोबाने ते थोडस चुकीचं पण आहे
हा हा
की आता मोबाईल लहान मुलगा म्हणा आता मोबाईल हातात घेतला
हा
की आता थोडा टाइम त्याचा अभ्यासाचा असतो जास्तीत जास्त किती टाईम अर्धा तास पाऊण तास
बरोबर का
आता त्यानंतर तो मोबाईलमध्ये काय बघतोय काय करतोय हे घरच्यांच लक्ष नसतं
नसतय एक चांगली बाजू तशी वाईट बाजू पण आहे ना तिला
बरोबर नाही जस आता कस काळानुसार बदलनही हवं बदलायला ही हवं पण का असं आहे पण हे म्हणजे डायरेक्ट काळाच्या पुढे जाणं आहे.
हो ना मुलं बिघडायला कारणीभूत तेच झालंय एका बाजूने एका बाजूने हे पण आहे.
आणि त्यानंतर आता एक तुम्ही बघ बघणार किंवा आता चौदा, पंधरा, सोळा वर्ष अशा मुलांचे आता मग डायरेक्ट ए कधे म्हणता ना अफेअर वगरा
हम्म! हे मोबाईलमुळेच झालं ना.
मोबाईलमुळे आणि आता ते शक्यतो सहावी, सातवी, आठवीचे मुलं आहेत प्रत्येक मुलापाशी किंवा मुलीपाशी मोबाईल तुम्हाला बघायला मिळेल शाळेमध्ये.
हम्म हम्म हम्म!
या थोडासा काही पाच ते सहा वर्ष गे दहा वर्षाच्या अगोदरचा काळ बघणार तुम्ही, मोबाईल म्हटलं की फार मोठी गोष्ट होती. आणि मोबाईल वाप -रणं शाळेत हा ही फार मोठी अजून वेगळी गोष्ट होती. तसं तर मोबाईलची परमिशन नव्हती आता लपून छपून भर -पूर मुलं-मुली मोबाईल शाळेमध्ये वावरत असतात.
हं हं हं, आता तर कॉमन होऊन गेलं ना मोबाईलच.
त्याच्यामध्ये कसं एक प्लस पॉइंट असा झाला की अफेयर वगैराचे वा कारणं जास्त झाले. अन् त्यानंतर दुसरी बाजू म्हटली ती एक गुन्हेगारी.
हो!
आता भरपूर ठिकाणी बघणारे अल्पवयीन मुलं हे डायरेक्ट खिशामध्ये असे चापर वगैरा आहे काही दुसरं कारण नाही फक ते रील वगैरा बघून जेलमध्ये जायची हौस, दादागिरी करायची हौस.
हो!
दुसरं काही नाही हे शाळकरीच मुलं आहेत.
हो शाळकरी मुलंच आहेत ना ते आणि काय झालंय सर दादागिरी करणारे लोक आहेत ना ते मुलं जी ते त्यांचा एक वर्गच आहे त्या लगेच फोना फोनी केले की एका मिनिटात फेर भानगडी करायची मारामारी करायच्या हा एक फक्त ज्याला मोबाईल सक्ती इम्पॅक्ट
हा आता ते कसं अनेक त्यांचा एक माइंडसेट तयार झाला आहे. आपण अल्पवयीन हे आपल्याला काय होईल जास्तीत जास्त? आठ दिवस रिमाांंड होम मध्ये ठेवतील. त्यानंतर सोडू नये तेव्हा ते एक रील बघून बघून एक त्यांच्या डोक्यात एवढं निर्माण झालंय
हां! घाबरायचे प्रकार घाबरणे हा हा प्रकारच नाही राहिला ओ म्हणजे गुन्हा करतायेत त्याने गुन्ह्यामधून आपल्याला सजा होईल किंवा आपलं आयुष्य उद्वस्त हो आपण शिक्षण करून काय उपयोग होणार नाही कारण एखादा गुन्हा लागला गव्हर्नमेंटला आपल्याला सर्विस मिळणार नाही असं काही नाही. आज आहे ना फक्त आहे ना ते एक क्रेज भानगडी मारा
हम.
काय झाले की भानगडी करायची आई वडील आई वडील तर काय करतील वो.
नाही आणि एक थोड एक आसावी एक मुद्दाही असा आहे
ह.
हे समजा आता मुलं आताय मुलं किंवा मुलं आता हे घरून भरपूर लाड पुरायला लागलेले.
बरोबर आहे.
आता एक जो टाइम होता थोडा काही पाच सात वर्षा अगोदरचा म्हणजे आप पण जर आज काही वस्तू मागितली ते आपल्याला कमीत कमी दोन ते तीन महिन्यानंतर मिळायची.
खायच हो. पण आजच्या मुलांना आ मागितल्याबरोबर संध्याकाळी लगेच उपलब्ध होऊन जाते. का वडील काय म्हणतायत माझ्या आयुष्यात मला नाही मिळालं पण मला माझ्या पोराला मिळु दे.
बघ बरोबर आता तुम्ही बघणार आज सकाळी मुलगा जेवला आणि दिवसभरचा.
हा.
संध्याकाळशी आईवडिलांचा जीव खालीवर होतो. काय पाहिजे मोबाईल पाहिजे घेतला मोबाईल. काय पाहिजे गाडी पाहिजे घेतली हे असं झालंय.
हा हा.
मण कसं एक कसा एक पहिली गोष्ट धाक नावाची वस्तू नाही.
त्याच्या मुळ नंतर कसं. जसं पाहिजे तसं लाईफ जगतात मुलं.
बरोबर आहे.
काही नाही ऑनलाईन शिक्षणामुळे.
बरोबर बरोबर आहे.
हा मग आता कस एकाने समजा आयफोन घेतला शाळेमध्ये. म आता ते बाकीच्यांना मुलांना तसं वाटतं अरे आयफोन घेतोय. ह शाळेत मुलांना मुलींना मुलींसमोर शाईंनींग करतोय अस तअ
हा.
त्या हिशोबाने एक त्याचा माइंडसेट तयार होतो घरी जितबाजी करतो. तोही मोबाईल घेतो म्हणून तोही वेगळ्या वळणावर लागतो.
लोक मोबाईल घेने. तो ही त्याच पद्धतीने मग घरामध्ये वर्तनुक करून जातो आई वडिलांना म्हणतो मला मोबाईल पाहिजे. काही पण करा पण मला मोबाईल द्या. जे पण शिक्षण पद्धती सगळे बदलत गेले हो.
बरोबर
प्रयत्नांच्या प्रशिक्षण पद्धतीमध्ये आहे आणि ज्या मुलावरती सगळ डिपेंड आहे मुलानी जर. राहिलं तर ठीक आहे ना आता काय शक.
आणि मेन म्हटलं आपल्यावरही ताबा असणं गरजेचं आहे.
हम्.
आता समोर जग किती कसं वागलं तरी आपण आपल्या हिशोबाने जगला जगायला पाहिजे.
बरोबर आहे सर.
हा आणि एक असा विषय आहे अ एक सर आपले दहा मिनिटं झाले. पुढचा कॉल करू आपण हा करा तुम्ही वाटलं स अजून तुम्ही एक कॉल करा म.
हो चालेल हो चालेल सल करा तुम्हाला करा चाल.